हा नमस्कार नमस्कार बोला
हो काही नाहीी तुम्हाला ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट बद्दलच सांगायचं होतं
हो हो हो हो हो
हो ऐकून आहे का तुम्ही ऑरर्गॅनिक? प्रोडक्ट ऐकलेली का? कधी ऐकलय म्हणजे स्किन केअर मध्ये हेर हेर साठीचे ते म्हणजे केसांसाठी चेहऱ्यासाठी
नाही ऑरर्गॅनिक अशे नाही नाही ऐकू नाही
नाही का हा नाही मी सेलिंग करते ना माझी फ्रेंड बनवती हँडमेड असतात ती प्रोडक्ट स्वतः बनवते तर मंग मी हा तीच्याकडनं मी घेते सेलिंग करते आता भरपूर कस्टमर आहे माझे त्याचे ना म सेलिंग करत असते. त्या आणि भरपूर कस्टमरला रिझल्ट पण येतो त्याचा तर मग रिपीट ऑर्डर येत मला असं छान प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट हो म्हणजे त्याच्यात बिना केमिकलचे सगळे ते आपले आयुर्वेदिकच युज हाताने च केलेल हो ही हो बनव हो स्वतः बनव त ति ते डिप्लोमा झाली त्याचा हो स्किन केअर वगैरे त्याचा डिप्लोमा हो म्हणजे त्याच्या मध्ये स्किन म्हणजे चेहऱ्यासाठीचे केसांसाठीचे असे सर्व प्रोडक्ट आहे परत आपले मे कप साठीचे लिपस्टिक वगैरे असत पावडर वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला समजा असं पिग्मेंटेशन समजा ते वांग डाग असत चेह्यावरती सा त्याच्यासाठी पण आपल्याकडे कि पण भेटत आणि नॉर्मल डाग असले तर त्याच्यासाठी ना तुम्हाला फक्त एक क्रीम पण भेटते आणि प्राईस पण एवढी काय हाय नाही दोनशे वगैरे अडीचशे ज घे म्हणजे जसे आपण अ काय म्हणत त्याला अ ग्रॅममध्येध्ये असत ना तर ग्राममध्ये घेऊ ना तशी रेंज प्रमाणे असतात हो त्याप्रमाणे मग त्या डब्या असतात रिझल्ट शंभर टक्के साईड इफेक्ट नाही इफेक्ट चांगला आहे आणि शिवाय म्हणजे एक महिन्यानंतर फरक पडतो पण जास्तीत जास्त फरक तीन महिन्यात जाणवतो असं आणि शिवाय आपलं कसं हा तीन महिन्यां चांगला रिझल्ट देतो आणि शिवाय तुमचं असं केम ण काव आ तच्या चे्या निक मध्ये आयुर्िक म कं या तुमचं ते गेल ह वेळ लागतो पण मग परमनंटली जात ते
हा रिक रि रिकर करायला वेळ लागतो पण परनंट इ असतो
आणि परत येत नाही असे पण मछान
आणि आणि होमिओपॅथी मध्ये काय होतं रिझल्ट लगेच पण म सायट फेट पण खूपेत
होमिओपॅथिक मध्ये नाही ना छान आहे ना होमिओपॅथिक च पण नाही नाही होमिओपॅथी ते आप चांगलं ना त्याच्या त्या साधना सारख्या गोळ्या असत तेच म्हणता ये तुम्ही
हा हा हा ह हा हा हा
ह ते होमिओपॅथिक लोपॅथिक म्हणजे आपलं केमिकलच खातो ते लोपॅथिक होमिओपॅथिक म्हणज त्या साबुदानाच्या गोळा त्यांचं लिक्विड असतं पाण्यासारखं त्याच्यात आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक नाही म्हणता येणार आयुर्वेदिक कसं असतं हे पावडरी समज झाड झुडप हे झाडांपासून वगैरे बनवलेल्या काही वेगवेगळ्या व ते असता नाही काय र त्याच्यापासून बनवले पावडरी वगैरे असताना त्याच्यापासून आयुर्वेदिक ह ते आयुर्वेदिक झालं
पण वेगळं आहे ना होमिओपॅथिक च
होमिपथ वेगं ना होमिोपॅथिक मध्ये पणकिन केअर वैरे अस प मग त्यांच नाही यज केले पणग फक्त इम्युनिटी पॉवर वगैरे मुलांसाठी ते चालू आहे का त्यां आप नाशिकला ते कमलेश बागमार म्हण एक डॉक्टर आहे एम डी होल बैठकी त्यांच पण छान आहे म्हणजे इम्युनिटी साठी किंवा ते सारखं सारखं इन्फेक्शन होतं मुलांना सर्दी खोकला वगैरे त्याच्यासाठी मी करते युज अस छोटे दोघ जण युक्त या दोघांसाठी इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठीच्या औषध वगैरे चालू आहेल पण रिझल्ट चांगला आहे त्यांचा पण त्याच पण साईड इफेक्ट वगैरे काही नाही रिझल्ट चांगलं आहे असं तस लोपॅथिक चं कं आपण हे अँटीबायोटिक वगैरे सर्व घेत
हा हा हा केमिकल अस असतो खूप खूप त्रास म्हणजे अगदी हार लेव्हलला साइड इफेक्ट झाले ली त्याचे
मग तापाचे औषध वगैरे पॅरेसिटमॉल वगैरे
अरे बाबरे पॅरस पॅरासिटेमॉल तर माझ्याकड असे काही एक दोन केसेस असे यता पॅरासिटीमोल कोरोनामध्ये त्या म्हणजे दमा आकडात जायला नको म्हणून कॉंटिन्यू पॅरसिटमॉल घेत होत्या तर अक्षरश त्यांच्या किडण्या जाऊन आता डायलिसिस वर आहेत ते
बाबरे हो का
हा एवढा परिणाम फक्त पेनकिलरचा पेनकिलर
पेन किलर हो हो हो हो नाही पण ते आता त्यांनी म्हणजे आता तरी पग तिे व्हिडिओज वगैरे आलेले म मागच घडले हों घटना नाही का टाकलेलं मग लोकांनी बघून बघून तर ग्यायला नाही पाहिजे तरी लक घ नाही का त्यांना असं त्यांना खोटं वाटतं लोकांना असं होत ते
विचारलं ना त्यांना तुमच असं कस काय म्हणजे, लेडीज चे कस काय किडण्या जाऊ शकतात. त्या काय कुठली व्यसन करत नाहीत, काहीच नाही काही नाही, तरी पण असं कसं होऊ शकत. तर मग त्यांनी सांगितलं रिझन का म्हणजे हे असं आहे आमचं म्हणून त्या गोळ्यामुळे हे साईड इफेक्ट तेवढा होऊ शकला.
बाबरे! होणार ते खूपच म्हणजे, पेनकिलर डेंजर झाल्या आता कोणत्या घ्या तुम्ही म्हणजे हेच नाही पॅरसिटमॉल पण कुठल्या घेतल्या ना ते त्रास होतोच त्यानी असंय. तुम्ही म्हणजे काय करता?
हाऊसवाईफ.
हाऊसवाईफ.
हो.
हम्म नाही मला वाटलं तुम्ही पण डॉक्टरचये का? नाही मला वाटलं तुमच्याकडे पेशंट आल- येत त-म्हणून म्हटलं तुम्ही डॉक्टर आहे का काय वगैरे असं, हं-हं नाही मी पण हाऊसवाईफच आहे.
मै
मैत्रिणी हो- हो- हो- हो- हो हा नाही खरंच ना म्हण नाही घ्यायला पाहिजे खरंच. मग त्याच्यामध्ये स्किनचं पण आत्ता आलंय नाही त्याच्यामुळे आता ऑरगॅनिक जास्त निघालेय ऑरगॅनिक. प्रोडक्ट मला वाटलं तुम्हाला माहिती असेल त्याच ऑरगॅनिक प्रोडक्ट खूप निघाले.
पिगमिडेशवर कुठली जी क्रीम होती, त्यानी डायरेक्ट कॅन्सर आजार होत होता.
हो -हो -हो -हो -हो ते अ कशात आलंय ते फेसबुकला. कुठ तरी बघितलं इंस्टाग्रामला त्या वापरायच्याच नाही त्या असं सांगितलंय ते नाव पण लक्षात नाही आ
हा आपल्याकड नाही कधी बघण्यात किंवा हे पण कुठे आहेत काय माहिती पण त्याच्यात डायरेक्ट त्या असं युज केलंय त्याच्यामध्ये घटक डायरेक्ट कर्करोग होतोय ज्यानी.
कोर्करोग होतोय हा तेनीच ना मग त्याच्यामुळे मग ते ऑरगॅनिक का ते मी नाही का मी स्वतः म्हणजे मी जेव्हा सेलिंग करायची ना मी आध स्वतः यूज केलंय सगळं प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर मग कस्टमरला सांगितलंय. मग कस्टमरला त्याचा रिझल्ट आला ना, हम्म तर घेतय कस्टमर असं.
शंभर टक्के- शंभर टक्के खात्री पाहिजे ना आपल्याला कुठली -कुठली स्वतःवर एक्सपेरिमेंट करून मग तुम्ही स-समोरच्याला दिली
मी तर तेच करते, पहिले आप पण स्वतः युज करायची नंतर मग कस्टमरला आता मी मेहंदी सुद्धा युज केली ना.
हा -हा -हा.
मेहंदी पण खूप छान आहे, आता बाकीची केमिकल ची घ्या तुम्ही असं चूनचून
म्हणजे केस -केस गळतीवर वगैरे परिणाम आहे का चांगला?
हो- हो- हो आपण समजा तुम्ही केमिकल ची समजा आता इन्स्टंट मेहंदी यूज करतो वगैरे बघा, का तेनी हा डाय वगैरे त्यानी असं घशामध्ये पण कस तरी होतं बघा.
हो युज नाही केली कधी, पण होतो त्रास एखाद्याला अगदी कोणाकोणाला चेहऱ्या पण सुज तो.
हो सुचत ना मग माझी मैत्रीणच ए आता तिने लेटेस्ट तिने आता बघितलं ना तर तिने युज करून बघितलं माझी तर तिला आवडली. पण मग ती तिचा फीडबॅक तिने नेमकं फोनवरच दिला का तिला खूप आवडली ही मेहंदी माझी युज करते ना ब्लॅकच घेते ती. आपल्या हेच्यात भरपूर तीन कलर आहे ब्लॅक, बरगंडी आणि ब्राऊन आहे पण ती ह ब्लॅक वापरते ती ब्लॅक घेतला तिने आणि एक पॅकेट शंभर ग्रॅमचाय आपलं. एकशे ऐंशी रुपयाला तर तिने युज केली ती तिला आवडली आणि ती एवढी- एवढशी घेतली ना भरपूर अशी फुकते ना मग. केसांना होऊन जातं पुढच्या केसांना तर प्रॉपर एवढ- एवढीशी मेहंदी छोटशी वाटीभर होऊन जात. आवडली तला तिला म म्हणे माझे डोळे सुजायचे चेहरा सुजायचा. केसांमध्ये हचिंग वयची पण तुझी मेहंदी लावली ना मी तर तुझ्याई काहीच झालं नाही म्हणे एकदम म्हणजे छान आहे म्हणे. तिने रिपीट दोन तीन पुढ्या परत ऑर्डर दिल्या हो हो नाही. कारण मी स्वतः मला ते केमिकल् युज केले ना मला घशात त्रास व्हायचा आणि या स मध्ये आपलं सॅल्प ला नाही का? अ स्कॅल्प काय म्हणत आपण केसांमध्ये नाही कास्त ह त्याच्यामध्ये ना. वयची अशी नाही का आग मारल्यासारख व्हायच बघा पण मग ती नंतर बंदच केली आणि खेस पण इतके ड्राय आणि इतके गळायचे ना मग नंतर ही चालू केली. ने मग अजिबात नाहीने केस पण कमी गालता शॅम्पू पण हातच युज करते ना मी तर गस एकदम म्हणजे नॉर्मल गळत आहे एकदम नाही तेवसारखे नाही गळत. तेव्हा खूप जायचे माझे केस डायरेक्ट.
आणि हे गळणं वगैरे सगळे हार्मोन्स चेंज किंवा साध एक हा एक न. नॅचरली ही गोष्ट आहे वातावरणात बदल झालाय का शरीरातही बदल होत. त्याच्यामुळे कुठे आपलं. केस गळणं वगैरे हे होत ऋतू बदलला का हे होतच.
होतच ते पण आपण कोंड होतो ह पण आपण पण मग थोडस काही तरी चांगले प्रोडक्ट वापरले ना केमिकलचे नाही वापरायचे असं चांगले वापरले ना तर मग त्याचा इफेक्ट चांगलं होतं आण.
चांगला होतो बरोबर हो रिझल्ट छान येतो बस.
छान येतो हा.
हम् आणि कुठेतरी ट्रस्ट म्हणजे कुठेतरी पाहिजे का हा बाबा हे व्यवस्थित बनवतात. नाही तरर हल्ली काय सगळीकडे भेसळच आहे खाण्यापासून तर अगदी
मग केमिकल मध्ये तेच आहे भेसळच आहे केमिकलमध्येध्ये आता खाण्याच तर बघितलं ना किती चालू आहे आपल्याकडें आता
तेेचना खा. खाण्यापासून तर अदी तेच आणि आपल्याला दिवस उठल्यापासून तर आपलं सुरू होतोय संध्याकाळपर्यंत सगळ्या त्या ज्या गोष्टी ला. खात म्हणा खातोच म्हणा यूज करतोच म्हणा सगळ्यात तशाच आहेत.
तशाच य हो मग तेच ना मग आता कशात काय असेल आपल्याला थोडीच माहिती बाहेरून आणल्यानंतर आता म्हणजे काय खायचं काय नाही खायचं हेच समजायला म् नाही आपल्या नाही का हायजेनिक नाहीच कुठच नाही.
कुठंच नाही.
पावसाळ्यात तर बाहेर खाऊच नाहीी म्हणजे एकदम असं गिल्ट वाट. किंवा असिती खायला नको असं वाटतं नाही का हॉटेल बघून काय काय असं. पण म का आवडतं मुलांना नेमकं हा असं हा. उना अ.
फक्त दिसायला चांगलं समोर पॉश दिसत पण ते किचन वगैरे प्रत्यक्षात जर बघितलं तर आपण तिथे काय म्हणतात ना कधी परत इच्छा.
मग परत इच्छा नाही होणार मग ते कॉक्रोच वगैरे पाहिलं होत्या डेंजर मी तर कालच जाऊन आले पाहिले एका ठिकाणी ना तर मला जेवणच गेलं नाही. आमच्या गेट टुगेदरला गेलो होत त्याच्यामुळे नको. असं वाटत कुठं बाहेरच खायला आ घरातच मस्त खावा आपलं आपलं काय काय बन त्याच्यासाठी मी रेसिपी बघित असते आपले युट्यूब ला वगैरे चालू असतं मग माझं. मग त्यानुसार बनवायचं. चालेल मग मी करते तुम्हाला कॉल हा परत ठीक आहे हो ठेवते बाय हो हो हो हो.